हॅलो
लागला का?
हॅलो हो, हो, हो येतो हो येतोय आवाज ना हो
नाही आत्ता लागला फोन
हो, हो लागला, लागला बरोबर लागला ह हो हा नाही तुम्ही जो विषय म्हणजे बोलला ना तर तो खरंच खूप महत्त्वाचं आहे बरं का म्हणजे माणसाची थिंकिंग किंवा अ तुम्ही दिवसभरात जो विचार करताय तो, तो दिवसभर तुम्ही कसे राहिले कसा विचार केला त्याचा सगळा इ म्हणजे सगळं तुमचं ते अ रात्रीच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो दिवसभर तुम्ही चिडचिड केली राग, राग केला कुणाचा अ काही तरी कुणाच तरी वेगच काहीतरी बोले तर तुम्हाला रात्री झोप सुद्धा व्यवस्थित लागणार नाही बघा आणि जर तुम्ही दिवसभर एकदम शांततेत सगळं तुमचं, तुमचं काम भले तुम्ही भले तुम्हाला संध्याकाळी झोपी बी लवकर लागून जाते कधी लागते ना झोप
नाही आपल्या वागण्याचा परिणाम म्हणजे कस झोपेवर तर होतोच पण दुसरी गोष्ट आप आपल्यामुळे घरातले जेवढे मेंबर असताना त्यांच्या जीवनावर सुद्धा होतो कारण आपल्या मनात जर निगेटिव्हिटी आली तर ऍटोमॅटिक आपली चिडचिड होते आपली चिडचिड झाली तर समोरच्या व्यक्तीची चिडचिड होते आणि पूर्ण घराचं वातावरण थोडंसं नाही म्हटलं तरी बिघडून जातं ते नाही का म्हणजे म्हणता ना ती जरा पली स्त्री जर आनंदी असेल तर अखं घर आनंदी असत
हो बरोबर आहे ते एकदम हो बरोबर आहे आपण बरोबर आहे बरोबर तुम्ही घरातून अ आपला माणूस जातो घरातून जेव्हा बाहेर क जॉबसाठी. त्यावेळेस वातावरण व्यवस्थित असतं परत आल्यानंतर जर वातावरण व्यवस्थित असलं तो माणूस बघा कोणी व्यक्ती असो तुमचा मुलगा असो अ किंवा मिस्टर असो किंवा अजून मुलगी असो. कुणी अस ती आल्या आल्या ना पहिल आपल्या चेहऱ्याकडे बघते.
हा.
मम्मी कुठं आहे सगळ घरभर शोधणार पहिले आल्यावरती चेहऱ्याकड बघनार हा फ्रेश जर वाटला ना तुम्ही म पण फ्रेश असणार.
आणि फ्रेश म्हणजे त्यांनी किती बी म्हणजे दमलेले असतील ना ते तर त्या आपल्या चेहऱ्या कडे बघून ते त्यांचा थकवा निघून जातो तो सगळा. मग त्या ऑलरेडी थकलेल असल्याने आपला चेहरा डळमळीत राहिला तर मग अनखीनच मग त्यांचं टेन्शन वाढायचं काम. नाही ग.
पोर लगेच घरातलं च लगेच बदलतं बदल ब म्हणजे असं
मी म्हणजे मी तर असं म्हणते आ च्या काळामध्ये मी तर असं म्हणते खरंच सांगते मी म्हणजे मैत्री करताना सुद्धा खूप विचारपूर्वक मैत्री कराल.
खूप विचारपूर्वक मैत्री आ ताई पहिले तरी म्हणायचे मुलांची मैत्री करायची नाही असं नाही तसं नाही आता मुलींशी सुद्धा तुम्ही मैत्री करा पण इतकी म्हणजे असं अवो कधी आपल्यावर
नाही नाही साध आता मुलांच्या मुलींची तर ठीक आहे पण साध आपण लेडीज स्वतः आपणा सुद्धा मै -त्रीणीं मध्ये बसताना उठताना सुद्धा विचार केला पाहिजे कारण कस असतं - - हाताची पाची बोटं सारखे नसतात त्यामुळे मैत्रिणी पण सगळ्या सारख्याच विचारांच्या नाही ना.
नाही बरोबरय.
एखाद्याचा जलस स्वभाव असतो एखाद्याचा कसं असतो ताई आमचं बी चांगलं होद्या. तुमचं बी चांगलं हो द्या असा एखादा विचार असतो एखादीचा कस असत तो बाई यांचं थोडं वाईट झालं तर एखाद्याला कसय आनंद होतो. समोरच्या व्यक्तीतनच. अशा पण समोरच्या व्यक्ती आहे तई. आहे. ह का आजच्या आजच्या जगात त आहे मी तर सांगतेन तुम्हाला आहे. आणि आजच्या जगात तर कोणाच चांगलं व्हावं ही भावना म्हणजे खूप कमी लोक
खूप कमी लोकांची अव आपलं आपण म्हणतो मैत्रिणींमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा असे नमुने असतात ताई का जे
म्हणून तर सगळे नाते गोते दुरावले गेले ना? आत्ता आणि हे टीव्ही मोबाईल ला काय दाखवता? टीव्ही मोबाईलला तर तेच दाखवता. काय तर म्हणे जवळचेच लोक घात करता. म्हणजे तुम्ही आता बघायला मिळत का हो आता अ वो पूर्वीच्या नंदा महिना महिनाभर राहायच्या. आत्ताच्या नंदा दोन दिवस गेल्या तर तिसऱ्या दिवशी लगेच निघाव लागत.
निघावं लागतं बरोबर आहे बाबा ते ते
त भाऊजायचे डोळे मोठे होऊन द्यात.
हो आणि पहिले गेली नाही का बरोबर आहे तेच आहे बाबा.
अता म्हणजे अशे दिवस आलेले आहे.
काही दिवसांनी माहेर पण आणि हे काय राहत की नाही?
नही, नही माहेर पण हे फक्त आई बाबा असेपर्यंतच. आई बापा असे पर्यंत नंतर का अपेक्षा नाही कर भाऊ लाख आपला असला, पण भाऊजई त बाई दुस ऱ्याची ना कारण तिच्या घरचे आचार विचार ती घेऊन आलेली असते. तिच्या घरचे आचार चांगले असले तर म चांगली गोष्ट, आचार विचार जर कधी शॉर्ट माइंडेड असतील त मग ती पण तसीच वागणार आपल्या ती बी असं स्ट्रीट करणार त्यांच्यासारखंच.
त्यांच्यासारखंच करणार बरोबर हो.
ती विचारांवर खूप काही अवलंबून असत. माणसाचे विचार माणसाला खूप कुठ ओढावत आणि माणसाचे विचार माणसाला
खड्ड्यात पण हो-हो बरोबर हे बरोबर बोलता. बरोबर काही म्हणजे कसं होतं ओ अ. दिवसेंदिवस ना राहणीमान लोकांचं बदलत चाललं. विचार करण्याची म्हणजे विचारपूर्वक असं कोणी बोलतच नाहीत. समोरच्याने आर म्हटलं की मी लगेच इकडून का रे म्हणणार.
हा आणि जो तो स्वतःला हे ना काय म्हणलंय पैसा, पैशाच्या जोरावर ते हे करता आणि अ त्यांच्या म्हणजे वृत्ती पण अशी समोरच्यानी दहा लाखाची गाडी घेतली ना मग का ओ आपली पण गाडी आली पाहिजे.
हो हो हो!
अ आरे पण ती गाडी घेताना तुझी पोझिशन बघ ना आर्थिक परिस्थिती बघून घे आधी
बरोबर ये.
म्हणून काही, काही बाया पण हे ना अशा नवऱ्याना भाग पाडता ना, म्हणजे पैसे नसताना सुद्धा घ्यायला लाव
काही बायकांचं त इतकं डेंजर ये ताई म्हणजे बाबा तू वीस हजार कमव नाही तर लाख रुपये कमव मला महिन्याच ही वस्तू घेण त घेणच हे. मैत्रिणींनी ड्रेस घेतला ना, तर मला सेम तसा ड्रेस घेणंय, बरे माझ्याकडे घरात वीस ड्रेस पडलेले असूदे पण मला तिच्याबरोबरचा ड्रेस घ्यायचाच हे आ तिनी घरात मोठा टीवी घेतला ना मी माझा छोटा देऊन टाकेल कोणाला किंवा तो हो लगेच-लगेच, लगेच
नई पण म अशी लोक अहो खड्डयात जाता ना कारण कसं आप पेक्षा मोठ्या असतात पगार कमी असतो. मग त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माणूस तो नको त्या प्रयत्न नको ते प्रकार करतो.
हो पण म तेवढे विचार करण्याची त्यांची जर कुवत अस ली ना ताई त त्या अशा घरात म्हणजे असं मागण्या करणारच नाही मला हे हेच पाहिजे, तेच पाहिजे, तुम्ही बघा सोन्यात
त जरी गाडी घ्यायची म्हटले ना त एखादी व्यक्ती कशी असते म्हणजे एखादी लेडीज अशी असते, ती असं नवऱ्याला असं समजून सांगू शकते अहो त्या गाडीचा उपयोग आपल्याला कितपत हे त्याचा विचार करा आधी. त्या गाडीचा खरोखर फायदा आहे का, आज आपण समजा पाच, सहा लाखाची जरी गाडी घेणार आहे पण त्या गाडीचा आपल्याला काही यूज होणार हे का? तुम्ही महिन्यातून एखाद्या वेळेस जाल कुठे म त्या गाडीचा काय फायदा आहे ती गाडी तुम्ही वापरा नका वापरू. तिचा वर्षाचा इन्शुरन्स तुम्हाला भरणं बाकी हे मग नाही का इन्शुरन्स भरावाच लागतो.
इन्शुरन्स भरा त्याच्यानंतर हो हो मेंटेनन्स असणारच तिचा काही ना काही हो ते तर असणारच.
त्याची बॅटरी खराब झाली तर बॅटरी तुम्हाला रिपेअर करणच हे नाही नाही मला काय म्हणायचय गाडी घेताना सुद्धा हा विचार करायला पाहिजे लेडीजनी बाबा ती गाडी आपल्याला खरोखर उपयुक्त आहे का?
आता तुम्ही म्हणता गाडीचा विषय गाडी तर खूप म्हणजे आठ नऊ लाखाची किंवा दहा लाखाची म्हणजे पाच लाखाच्या पुढेच आपण घेणार ती गाडी आपण तुम्ही साडी घ्याव तुम्ही आज मार्केटमध्ये जा संध्या का एकदम छान साडी आना आणि कुणीतरी एखादी मैत्रिणी असाल ना तिला फक्त दाखवा. ती दुसऱ्या दिवशी जाऊन तशीच साडी घेऊनच येणार बघा. साड्यांचा सुद्धा प्रकार ज जलस वृत्ती असते ना पण मग याच्यात ना
आणि आजकाल सर्वात महत्त्वाची ना वृत्ती काय होऊन गेलीय हमसे बडकर कोई नही. म्हणजे सगळं जे काय आहे ते आम्हीच आमच्यापेक्षा कोणी पुढे नको जायला.
आपलं ना ते सांगतात एवढं ना की आमच खूप आहे. आणि ऍक्च्युली ज्याच्याकडे असत ना, ते काही सांगत पण नाही काही त्याला गरज पण पडत नाही सांगायची अ ज्याच्याकड नसतना तेच हो हो बरोबर आहे ना.
अता खूप काही या विषयावर नाही का? बोलू आपण उद्या पण बोलू. काय? उद्या बी फोन करा. वाटलंस तर म्हणजे तुमचंही पूर्ण होईल. माझाही होईल. पूर्ण नई का? हा. या विषयावर भरपूर काही बोलता येईल आपल्याला. काय? नाही का? म्हणजे बोलण्यासारखं खूप काही आहे. नाही का एक साधा विषय म्हणजे माणसाचे विचार कशे पाहिजे त्या विचारवर माणसा भवितव्य किती जास्त अवलंबुन
बघा आपण आता म्हणजे तुम्ही किती फॉलो करता मला नाही माहिती त्यांना मी आता हे प्रेमानंद महाराज आहे ना? मी त्यांना करते फॉ फॉलो करते म्हणजे त्यांचे विचार ज्या आता भरपूर लोक म्हणतात की त्यांच असंय ते तस म अ म्हणजे त्यांनी आश्रम चालू केला त्याच्यासाठी बोलता असं तसं पण त्या ऍक्च्युली त्या माणसाची प्रॉपर्टी झीरो आहे. काहीच नाही आहे आणि म्हणजे ते पण मला काही पर्सनली नाही माहिती. हो. पण नाही नाही नाही हो नाही नाही ते प्रॉपर्टीसाठी करताय असं तसं त्या माणसाच काहीच नाहीय पण त्यांचे विचार एवढे चांगले आहे ना - - ताई की म्हणजे कधी कधी ना आपल्या समोर असा मोठा प्रश्न उभा असतो बर का आता काय करावं आणि त्यांचे ते विचार आपण ऐकतच - - त्याच्यातून बरोबर आपल्याला काहीतरी सोल्यूशन मिळून जात. चालू चालू मला तर खूप वेळस अस अनुभव आलाय क काहीतरी हो बरोबर आहे तेव्हा हो हो बरोबरय ती बरोबर आपल्यापर्यंत
ते आपल्या त्यांच्या विचारामध्ये सगळी पॉझिटिव्हिटी असते ती. आणि आपण ते आचारात घेतले तर ॲटोमॅटिक आपल्यात पॉझिटिव्हटी येते ती.
विचरणात त्या गोष्टी होतात. तेच ना तेच तेच तेच मला हो. कुठलीही गोष्ट बघा तुम्ही नुसतं आता हे वारी चालू आहे. हा पंढरपूरची त्या वारीच जरी तुम्ही थोडंफार जरी म्हणजे न्यूजला जरी बघितलं ना? किती ते लोक लोक एकमेकांना मदत करतात. म्हणजे आ आपलं तरी शेजारी गेले धक्का लागला तरी आपण त्याच्याकडे मोठे डोळे करून बघतो. तिथं वारी मध्ये लेडीज काय अन् जेन्ट्स काय कोणी लहान काय मोठं काय काहीच नाही. सगळे माऊली म्हणून राहतात. म्हणजे किती छान लाखो लोक रहतात ताई. कोणाचा ना कोणाचा धक्का का लागणार कोणीतरी वा पण हुणार वातावरण आणि त्यांची भीती विचार तशे झाले असताना की नाही आपल्याला फक्त तू तुम्ही पण देवासाठी आले मी पण देवासाठीच अलोय अस त्याच्यामुळे ते लोक बरोबर त्याच अ लेत्यात चालतात. हो. तेच घेऊन चालतात ना? त्याच्यामुळे बरोबर त्या गोष्टी घडतात. तर- नाहीतर असं करा ना तुम्ही दोन बायका दोन तीन तासा व्यतिरिक्त जास्त वेळ राहू शकत- - नाही एकमेकी सोबत. भांडणच नाही नाही नाही अजून नाही. एक झाले नऊ पन्ना नऊ एकावन्न झाले.
झालेय का?
नाही अजून थोडस अर्धासा मिनिट. हम्म तेच ना? नई ह्या विषय याच्या वर ना जर बोललं ना तर खूप बोलता येईल माहितीय.
नाही नाही खूप काही बोलण्यासारखं खूप म्हणजे खूप भरपूर बोलता येईल याच्यावर असं.
हो.
जी पण मैत्री सुद्धा म कात ज्या आजकालच्या जगात मैत्री करताना सुद्धा खूप अगदी विचारपूर्वक करायची काय? कोण कुठे काय करेल काही सांगता येत नाही? ओके ओके उद्या करा मग ह हा उद्या करा फोन ओके ओके!